काय करत आहात मॅडम.
हॅलो.
हॅलो.
हॅलो असलालकुम.
वालेकुम असलाम काय करत आहात.
आ हा आता आम्ही आता झोपायची तयारी.
कॉलिंगची तयारी.
झाला.
झालं की.
झालं.
ह आयनला आहे का बरं.
हाय, हाय. हाय परवा दिवशी, आणलंय टाक काढून.
होय.
हूं!
नंनंदच, लग्न झालं कद.
झालं की.
झालं होय लग्न.
झालं की हा सात, तारखेला झाल.
होय आम आम्हाला वाडलं पाहुण, तेन आहेत घरात काय आयडियाच नाही.
हूं हूं! झालं सात तारखे ला न. तारकेला रिसेप्शन.
ह ह ह! आणि.
उद्या येणार आहेत. उद्या येणार आहे कि ती पाच दिवसानी येऊन गेली, आता उद्या येणार आहे आठ दिवस राहायसाठी वाटतं.
हय. हाय काय बर व्यवस्थित.
हाय की.
हूं हूं आता हे. हाय हाय व्यवस्थित आहे आ ता ले किती कॉल झा झालंय आता.
हे तीस कॉलिंग हाय तेला. आणि मला. एकोणचाळीस आल्यात. आणि आज ते. सहाशे रुपये आल्यात, अजून म्हणजे हाफ झाल्यात अजून कॉल. अजून पूर्ण व्हायचे.
आम्हाला काहीच नाही बाई आमचं पहिलंच राहिलंय. पहिला सतरा कॉल सतरा कॉल झालं नाही व्हय पहिला आणि नंतर ते बंद झालं.
म म तेच त्याच का पैशे आले नाहीत?
नाही काय?
ते कस काय?
आता आम्हाला काय माहित बाई तुमचं कसं? काय सगळ त्याच वेळेला केलंय, परत काय आम्ही टाकायला नाही बाई परत
डिटेल नाही बँक डिटेल तेन टाकलाय का?
नाय बाई तसलं काय?
एक काम करा ए हा आ मग कस येतील तुम्हाला कॉल? ते पैसे
मला माहितच नाही, तर आता कॉल करा कॉल केलं झालं सतरा अन् दुसरं काय?
कॉल केला, की तुम्ही पण बँक डिटेल कोण टाकणार?
ह आता ते कुठं टाकायचं कुणाला द्यायचं?
एक कॉल साधा एक कॉल करून विचारायचा होत. त ना.
आता जशीला, जशीला किती वेळा जशीला? किती वेळ आता विचारलं जशी? जशी म्हणतीया माझं याय लागलय. नाई पेंडिंगला हाय ह्याव त्याव पण म्हंटली नाही बँक तिनच केला होता. परवा तिनच की म्हंटली मी विचारलय कार्याच कस काय? आलंय म्हणली टास्क आलाय की, अ आणि पहिल्याच
इन्फॉर्मेशन पूर्ण ठेवणार आहे.
मला म्हंटली नाही. बँक डिटेल ते द्यायला लागतीयान अन् तर काय? आणि आम्ही आपलं बसलोय वाट बघत बसलोय येईल म्हनून
काय तुम्ही करताय?
अ मग आता काय करायचं?
आता हा कॉल झाला कनी
हा.
मला तुमचं अ एस एस पाठ अवा
जााल
हेच तिथं एस एस एक का असते तिथून सांगते तुम्हाला हा कॉल झाला क
ह
अ काय करायचं असतंय साईड ला तुमच्या तिथं हच चिन्ह असते आता बॅग जात नाही थोडा आता
हा
कॅश तर तर जाऊन आतमध्ये बँकेत तेल वगैरे अ फिलअप करायला लागतात
हा
हा मग ते अगोदर एक दोन रुपये येतात
हा
म तुमच्याच बँक ला खात्याला गेलेय का बघते ते आणि जरा तुम्ही यस म्हनून त्यांना आन्सर दिला त तुमचे जेवढं पैसे तेवढं म्हणजे तुमचं जेवढं का वर्क तुम्ही त्यावर केलाय तिथे येतात आणि ते झालं मग पुन्हा ऍप रिफ्रेश जर केला क नाही तुम्ही रिफ्रेश केल्यावर तुम्हाला दुसरा आणि टास्क येतोय. त्या टास्क च पण पैसे येतात.
तर कसय महिते आता उ म्हणजे आम ते तो अमी क्लासला आम्ही जातोय ना तिथ मुली हिला आठ हजार रुपये मिळाले त्याने कस बोल हा आप असे आ अ जिलाक वेळीच आपण युज करतो ना. ते एकदम सुस्पष्ट करायची लँग्वेज यूज. म्हणजे त्यांना कळतय ना अस जेवढं प्रोफेश
हम्म.
शिद्ध.
हा शुद्ध.
ह ह ह.
असं असं आहे कार्यावर.
ते त्यांनी तस सांगायला पाहिजे होत.
बघा कि आणि मग त्यांना मग त्यांना भेटाय लागल्यात पैसे
हा.
आठ हजार रुपये मिळालेत तिला.
अ. बर मर मरला त्याच्यातलं निम बेला तरार बस
आता मलाच किती? प मोबाईल ला एक हजार एक किती तर मिळाल्यात? आणि ह्याला सहाशे तीस रुपये पडल्यात. काल हम्म. अजून पूर्ण व्हायचं आहे माझं कॉलिंग त्या अगोदर आलेय वाटतात. हा.
चांगल. आहे ना मग थोडे तर तेवढा फायदा. लबत ज ललेपसा.
घरी बस.
घरी बसून निेऊन तर दहा मिनटात. शंभर रुपये.
होय. ते पण आहेतच. बाकी शांत. शांत आहे सगळं.
नाही मीच येऊन बसलोयथ दंगा चालत नाही सेडचा आणि कस आहे. सईड ला दंग चल. नाही म ते कुणाचा कुणाचा आवाज? आल्र पैसे कट बणे.
बर. बर. ते तुमच्या इथले ते नाही का कोमल का काय तर तिच काय कोमल तीच त्यांनी तिला तीन वेळा केला की कॉल मी म्हणजे मला त्यांनी केला की. असं असं बोलायचं आहे म्हणून... हं झाले चार पाच दिवसापूर्वी.. ठीक आहे म्हंटलं करा. मग बोली तीन वेळा बोली कीं.
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ बाकी.
काय करायलात मूल?
चाललंय झोपलेत.
चाललय.
अ.. मोठा जागा आहे. फक्त.
हम्म. ह.
रिकामा ऑडिओ
तिथंच आहेत का शाळेला?
रिकामा ऑडिओ की दिदीची होती आता पहिली तिथंच.. दिदी न काढून टाकली.
हो तिथं पण छान आहे म्हणे.
हम एस पी. हाय सोरच छान. पण परवडलं पाहिजे ना! येणं जाणं.
हम्म. होय तुमची दोन दोन तिघजण.
अ गाडीचं पण परवडलं पाहिजे आता त्यांनी गाडी लावलेली नाही वाटत. नाही त्याने आता गाडी पण नाही लावलेली म्हण त्यानी नेऊन सोडत्यात. काय अनायचं कस काय? त्यांच गाडीला पण पैसे ल हाय. काय आता त्यांचं दोघाजन.. ती समजून घेतात आमचं तसं कोण समजून घेणार हाय?
का बरं
हम्म लय असतय. लय त्यापेक्षा किटकिट नको आपले हाय तिथं असू देत.
तिथं ऍडव्हान्स आहे सगळं
हम्म.
ऍडव्हान्स म्हणजे याच अह स्पोर्ट्स वगैरे डिसिप्लन
हम्म हाय सगळं ते
तुम्हाला परवडणार नाही म्हणजे आणि कोणाला परवडलं
हम्म. आमचं कस आहे म्हणजे परवडणार तसं नाही असं कटकट नको आहे माग काय केलं तर हा बाबा आहेत त्या शाळेत समजून घ्या पाहिजे अभ्यासाला तेवढा त्यांना वेळ दिला तर अ त्यांचा तेवढा अभ्यास करून घ्यायला वेळ पाहिजे परत आमची घरातली कामं मग राहतात मग त्यांचा अभ्यास असा आहे ना प्रोफेशनल मध्ये घालायचं तर तेवढ ऍडजस्ट पण करायला लागते. असा विषय आहे. यांचं सगळं वेळेवर झालं पाहिजे
अ मुलांच मुलां बेसिक म्हणजे जे पाय
हम्म म ते पण काय वाईट नाही सोडा ते आता हे शिक्षकच ह्या वेळेला जरा दमवाय लागल्यात नाहीतरी शाळा खूप भारी आहे.
हम्म शाळा शिक्षक व्यवस्थित
शिक्षक आता हच्यातले एक दोन शिक शिक्षक आहेत पण एकदम ट मस्त आहेत म्हणजे मुलांना एकदम तयारी करून घेण्यासारखे असे एक दोन शिक्षक हायत पण बाकीच्यासन लई मस्ती आल्या चालतय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालते चल ठेव मग अ चालतय की आता लगेच केला तर चालते काय हॅलो. चालते की मग कर हम्म.